नमस्कार, कशा आहात? अच्छ अच्छा, आता सध्या आषाढ महिना सुरु आहे तर तुम तुमच्याकडे, सण वगैरे क केव्हा सुरू होतात मोस्टली?
मोस्टली आताच हे ह्याच्या पासून, बेंदूर वगैरे झाला ना
हा.
किंवा सुरूच, बेंदूर का हा वटपौर्णिमा वगैरे
हा वोट पौर्णिमा झाली आमच्याकडे असं म्हणतात. आला आला पोळा सण झाले गोळा तर तुमच्याकडचा बेंदूर वेगळा असतो आणि आमच्याकडचा पोळा
हा हा हा हा हा.
सणाच जे आहे म्हणजे साजरा करायची पद्धत एकच आहे आपण बैलांबद्दल कृत ज्ञता व्यक्त करतो ना तर तुमच्याकड बेंदूर असतो तुमचा बेंदूर आधी होतो आणि आमच्या विदर्भामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये थोडंसं काही भागांमध्ये पोळा साजरा केला जातो, काही भागांमध्ये बेंदूर साजरा केला जातो. मला असं वाटत काही जे कर्नाटकच्या सीमेला लागून आंध्रच्या सिमे कर्नाटकच्या सीमेला लागून जो भाग आहे तिकडं बेंदूर साजरा केला बेंदूर, हा शब्द थोडासा कानडी वाटतो मला.
कानडी आहे. का? पण शक्यतो ते आता सगळीकडे बेंदुरच अ म्हणजे एक काही ठिकाणी पोला पोळा वगैरे माहितीे आहे पण, आमच्याकडे सहसा बेंदूरच म्हणतात. सगळ्या
अच्छा, तर त्याची प साजरी करायची पद्धत कशी आहे तुमच्याकडे?
साजरी काय असं ब पोळ्या दिवशी काय असतं, बैल बैलांना काही काम लावत नाहीत त्या दिवशी ऍक्च्युली अ की अ सॉरी, ते काम वगैरे लावत नाहीत मग त्या दिवशी त्यांना धुवायचं वगैरे आणि त्याच्यानंतर मग त्यांना म्हणजे सजावट करायची त्यांची खूप छान असं रंग वगैरे द्यायचे त्यांच्या शिंगांना त्यांना धुवाय च व नंतर असे टिकली वगैरे लावतात असे काळे वगैरे डोळ्यांच्या खाली काळं काजळ वगैरे लावतात म्हणजे पूर्ण डोळ्याला सर्कल काळा देतात कलर, हा तसा गळ्यामध्ये, पायामध्ये त्या शिंगांणा वगैरे फुगे वगैरे असतंय आणि पायामध्ये पण ते असं बांधतात. चाळ सारखं असतं ते खूप छान असतं, आणि त्याच्यानंतर
आदल्या दिवशी काय करता?
आदल्या दिवशी काही ते अ तिला मध्ये ना असं अ खान खान महिन्या आम आदल्या दिवशी
खांदे मळणी असते, हा तर मी सांगतो आमच्याकडे खांदे मळणी काय असते, तर दूध असत ना दूध आणि हळद याच्या मिक्स मिक्स मिश्रण करतात आणि ते एक विशिष् कुठंतर त, गवत येतं त्या गवतानी त्याच्या खांद्यावरती मळतात त्याला खांदे मळणी म्हणतात
हे आमच्या इथे कसं असतं तेलामध्ये
अच्छा
तेलामध्ये ते हळ हे मिक्स करतात आणि त्या खदा जो असतो ना ते वरती असं छोटा मग त्याला पूर्ण ते लावतात असं ते ते हळदतील असं
अच्छा हा हाा तुमच बिंदू होतो आणि नंतर आमचा पोळा येतो श्रावण महिन्यामध्ये आमच्याकडे विदर्भमध्ये एक रो खूप नावाचा सण साजरा केला जातो
रोपका
रोठ म्हणजे त्याला काय असतं का सूर्य उग आध म्हणजे साधारणतः तीन साडेतीन वाजता म्हणजे घरातले जे करर्ते स्त्री आहे ती उठणार आंघोळ करणार आणि पुरणपोळी अ आमच्याकडे आमटी असं म्हणजे असं सणासारखंच पूर्ण पण, हे जे स्वयंपाक आहे ना हा सूर्य उगवण्याच्या आधी त म्हणजे करतात. पुरणपोळी, आमटी जे काही समजा करायचं ते. आणि जेव्हा सूर्य उगवतो ना त्याची पूजा करतात. आणि मग जेवण करतात, आणि तो सर्व जे आहे ना ते जे बनवलेले पदार्थ असतात, ते म्हणजे सूर्य मळाच्या सूर्य मावळायाच्या आधी संपवायचे असतात.
होय का?
हा त्याला आमच्याकडे रोट म्हणतात, हा काही विशिष म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा काही एक दोन जिल्ह्यामध्ये साजरा केला जातो मूण माहि घेतलेली आहे तुमच्याकडे अस काही सण आहे का
सूर्याचं म्हणजे ते काय असतं आमच्या ते म्हणजे ते तसं नाव नाही तुमचं नाव वेगळं आहे आमच्या इथं काय बर म्हणतात त्याला अ काय रथसप्तमी आमच्या इथे म्हणतात त्याला
अच्छा
रथ सप्तमी म्हणजे आमच्या इथे पण असंच असतं लवकर रोडायच आणि सूर्य उगवायच्या आत बाहेर ना असं ते रथ काढायचा छोटासा असं म्हणजे ते देवळासारखं अस काढायचं आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे शोणकुरी असतात ना ते माहित आहेत तुम्हाला शेणकुठे
नाही
काय म्हणायचं त्याला म्हशीचं जे गोबर असत
हा
हा त्याचे छोटे छोटे नां हे असत अ उंडे असतात तसे छोटे छोटे मग ते काय करायचं चुलीमध्ये ते पेटवायचं थोडं थोडं आणि ते फुलत शेणी असल्यामुळे ते फुलतं मग ते असं पूर्ण अस गोल रांड मध्ये लावायच आणि छोटे एक मड गौऱ्या गौऱ्या हा गवर कती कााईम म्हणतात मला एवढं येत नाही पण ते बोलतात त्याला गौ गौरी गौ असं काहीतरी हा त्यास आणि मग ते छोटे छोट्या अस गोल शेप मध्ये ठेवायचा आणि एक छोटस मडकं भेट
त्याला काय बोलतात आता बरं ठीक आहे म असं छोटस जे मोठं मडकं असतं ना पाण्याचा माठ ते छोटस एकदम छोटस असं गडू टाईप असत आणि मग ते त्याच्यामध्ये दूध हळद आणि हळदी कुंकू टाकतो आम्ही आणि छोट थोडस असं ना भात भाताचा तांदूळ
हा
ते त्याच्यामध्ये टाकायचं अन् दूध पूर्ण ते मडकं निम्याला वर असं दूध वतायचं. त्याच्यामध्ये आणि ते त्या शेणीवर ठेवायचं मग ते शेणीच्या खाली ना ते शेणी फुलत राहतं. म्हणजे ते गवर फुलत राहते मग ते त्याचे धगीधगी ते तापत नाही का? म ते मडकं तापत आणि मग ते दूध उकळत मग ते उतू जातय. होत बगा याचं म ते पूर्वेला ऊतू गेल ना की चांगल असत आमचाईत पूर्वेला उतू गेलंल चांगल शो.. मानतात त्या दिवशी. मग ते उतू जातं मग थोडं थोडं असं आह वतायचं थोडं थोडं थोडं थोडं. पूर्ण त उह म्हणजे सूर्य बाहेर येत म्हणजे उगवेपर्यंत ते वतायचं. आणि ते उगवलं ना. सूर्य उगवला की बंद करायच मग तोपर्यंत त्याच्यामधला तो भात शिजतो. मग त्या दिवशी पण आमचा उपवास असतो क्षु हम्म बसू अ त्या दिवशी पण बायकांचा वगैरे उपवास असतो आमच्या इथे मग ते भा तभात त्यात तांदुळ शिजत ना जे तांदअसत ना ते तसच फत.. ठेवायचं आणि आम्ही पूजनासाठी बाहेर जातो सगळ नैवेद्य वगैरे घेऊन म मड ते पुजायचं वगैरे सूर्याला पुजायचं उगवल्या उगवल्याच पुजायचं चअ आणि मग ते उगुन ते झाल्यानंतर मग ते मडकं घ्यायचं त्याच्यात जो भाजी असतो. तो तो घ्यायचा आणि ज्या वेळे आम्ही उपासोडणार ना तो तो भात खाऊन उपास सोडायचा.
हा म ते तो नैवेद्यासारखा प्रकार आहे तो.
सारखा होय.
हा तर तसच आमच्याकडे मग ते पुरणाची पोळी करतात. आणि ते पाट्यावरती आधी पाट्यावरती वाटायचे. म्हणजे हा स्वयंपाक सगळंच जो आहेना ना म्हणजे चार साडेचार पाच वाजेच्या सहा वाजे म्हणजे सूर्य उगवायच्या आधी सर्व म्हणजे पुरा स्वयंपाक तयार केला जातो आणि मग त्याची पूजा केली जाते. हा मग आणि तर लगेच च मग सकाळी आणि त्याच म्हणजे विशेष मी पास्ट सांगितलं ना की ते जे बनवलेलं असते हे सूर्य मावळ्याच्या आधीच संपवायचं असतं.
होय ना
त्याला रथसप्तमी म्हणतात आणि आमच्याकडे त्याला रोठ म्हणतात.
रोट का अहा हा ह म्हणजे आता काय संदीप प प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार ते हे राहतात नाव वगैरे राहतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की वेगळंच काहीतरी आहे का?
हा मी सातारा जिल्ह्यामध्ये अजून एक सण सण म्हणण्यापेक्षा श्रावणी सु सोमवारला खूप सार म्हणजे महत्त्व आहे कारण की मी सातारा जिल्ह्यामध्ये होतो ना तर अ अ श्र श्रावणी सोमवारला दर सोमवारी सकाळच्या शाळा असतात बरोबर.
होय होय.
तर मुलं मुली लहान मुलं समजा स्त्रिया ह्या अ त्या श शंकराच्या पिंडीवरती बेलाचे पानं व्हायला आणि पूजा द्यायला जातात. तर सातारा जिल्ह्यामध्ये मी म्हणजे नागरठाणेपासून तर कसा कराड, उंब्रज. इकड फार म्हणजे खंबाटकी घाटापर्यंत बघितलं ना तर सोमवारी ना खूप सारी गर्दी राहते शंकराती.
शंकराच्या मंदिरात ते होय.
अ हा तर आमच्याकडे तेवढं समजाय. मित्र त पण ससा सनु सा व साजरा करण्यामध्ये तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त उत्साह असतो.
हो हो हो हो सणाला इथे असते पण पहिले एवढी क्रेज म्हणजे. काही का्. हे राहिलं नाही उत्सुकता ह ह क. तोंडात येत माझ्या ते उत्सुकता राहिली नाही. पहिल्या सारख अ म्ह पहिलं खूप छान वाटायच अग पय असू दे कोणताही सण अस. त खू छान वाटायच म्हणजे आम्ही छोट होतो ना. त्यावेळी तर असं ना ते पवायच्या वेळेस ना सकाळच्या लवकर वगैरे ओढून नाही का असत. मग त्या रेडी वग तयार वगैरे होण.
हम.
ते काय करायचं आमच्या म्हणजे आम्ही छोटे होतो ना म्हणजे भरपूर असे आमच्या सोबत आम. ग्रुप होता आणि ते सगळे काय करायचे क पहिलं कोण उठवून फटांगडा वाजवते. अशी म्हणजे स्पर्धा असल्यासारखं आमच्यामध्ये हा शर्त हा.
समजा आ मोठा मुलगा कोणत्या वर्गात आहे.
माझ्या एकच बाळ आहे मला चार वर्षाचा
अ्छ ह स्वाले आ तुमचं जे बाळ आहे आता त्याला ह. समजा ही जी आहे तो जस मोठा होईल तेव्हा त्याला ही उत्सुकता राहणार नाही.
होय होय. काय बदलला आमच्या वेळेस ते खूप छान होत. अजून पण मिस करते मी तर त्यावेळेस खूपच छान होत आमही पटकन अंघोळ करायची आणि अंंगो क की ते नवीन नवीन कपडे घालायचे आणि पहिलं जायचं आणि पहिट. ांगडा वाजवून यायचा मग कोणी वाजवला कोणी वाजवलं नाही का सगळे. म्हणजे सगळे गडबडीतच असतात की. हा भाई म्हणजे आपण वाजवायचं आपण वाजवायचो आणि एखकादन कोून वाजवून बाई म्हणजे आपण मिस केलं नाही. मग पटकन येतात सगळे आणि मग पटपट पटपट वाजवणार म्हणजे तू एकच. वाजव ना मम्मी बघ कि ते वाजवत अस आमची स्पर्धाच असायची खूप छ आणि आमही एक. एकाचच होतं ना एकाच वयाचे वगैरे. मग आमच्या म स्पर्धाच असायची आणि ड्रेस वगैरे ते. नाही का एक्साइटमेंटच वेगळी असायची ड्रेस वगैरे नाही का. अ छान छान कुणाच छान आहे का आहे असं खायचं पण नाही आम्ही अख्खा देव देव. जोपर्यंत नऊ दपर्यंत पूर्ण उजडत नाही उझेड येत नाही तोपर्यंत आ. ्ही वाजवतच असोयतो मग घरात काही रडायची की खायला या खायला या पण आम्ही नाही.
हा मी कॉल डिस्कनेक्ट करतून तुम्हाला परत लावतो.
हा हा.
हम्छा.